हॅलो! हा आवरलं काय?
हो चाललंय की, आत्ता लागलं मगाशी दोन मिस झाली.
होय माझं पण काने त्यनं तीन राहिलेले सोनाल तईंना आणि दोन लावलो एक डकनेट दोर डिकनेक्ट करा य एक लागला मग त्यांना म्हटलं दुसरा नंबर हाय का, आपल्याला नाही म्हटल्या. मं राहू दे या म्हटलं माझं पण.
किती झालं तुमचं कॉल मं?
माझं डिस्कनेक्ट जे जास्त आहे. ते सोळा झालेत बघा. डिस्कनेक्ट भपूर आहेत आहो तेज्यात.
तू तसंच वालंय.
लई त्रास व्हायलागलंय अहो. टास्क कम्प कंपंलिटचं होईना नन
हा आणि त्याच
पोरं तेन आहेत बघा ते शाळेत झाल्यापसून दंगा चालूय नवं मुलांचा. तुमची?
होय आल्यात कि. आल्यात चहा, नाश्ता झालाय. आता झा सगळी भांडे गोळा स्वयंपाक झालाय.
हा स्वयंपाक झाला?
होय. म्हणजे भात-भाजी झाल्या. भाकरी तेवढं करायची आता.
थोडं-थोडं-थोडं-थोडं कराय
पाण्याचं वातावरण कसं हाय तुमच्याकं आमच्याक पाणी आहो बंदच करायला लागल्याय सगळीकडचं न
हा
पाणी मिळना झालंय नवं. पाणी सगळ्या नद्यांच बंद केलंय म्हणत्यात.
आमच्याकडं हाय पाणी. रोज चावीला येतंय की होय चावीचं पाणी ये आमच्या कडं
चावीला आपण कोल्हापुरात माणसं विकत घिऊन पाणी प्यायला लागल्यात आहो. तेवढी कंडिशन बेकार झाल्या. होय. आमच्या इथं कने सोडा, आमच्या इथं उघड चं पाणी हाय डोंगरातलं
हा.
अं उन्हाळी कोल्हापूरचं सांगतो तुम्हाला मी
हम-हम-हम
कोल्हापूरच म्हणा नाही तर आमच्या नंदुबाईंच्या गावात पण कने उसाला पाणी पाचायचं ते हे असतंय कने स्कीम म्हणून ते पण बंद केल्यात आहो. त्याच चालू केलं क माघारी दोन लाख त्याचं हे हाय
काय?
दोन लाख रुपये भरायचं म्हणजे चार्जेस पडत्यात त्याच्यात ते माघारी चालू केलं तर पाणी ते.
होय का नद्याच पाणी भरपूर, पुरे झाले व माणसान पुरवाईसाठी त्यांनी त्या शेताला उसाला पण पाणी दिल्या नाही झाल्यात.
होय होय ते कपात आमच्याकड पण चालोय आमच्या पण उसाला कुठ पाणी दिलय.
नाही होय तेच के होय होय काय पाऊस असत. त्यामुळे एवढं सगळं नुकसान व्हाय लागलंय बघा शेतकऱ्यांचं ते सगळ्यां
हम्म तुमची पण भरपूर शेतीये
नाही आमची थोडीच आहे सोडा नाही आमची शेती नाही भात थोडं जर असं असतय आणि थोडं अ उसाचं असतय
हा हळू हळु
तुम्ही काय म शेतामध्ये पिकवताय ऊस मग ते आमचं पण थोडं उसं असतय आणि थोडं भातचं असतय माळाचं पण आजीथ पाण्याची व्यवस्था नाही तिथ भात असतय माळाच मग तेच आता पेरणीसाठी पेरायला लागतय थोडं ते ते पेरणे म्हणजे रोप यायसाठी खर ते पाऊस नसल्यामुळ कायच चाल ना न
आमच्याकडे पण ते ऊसच आहे फक्त आम्ही माळ उमेळ करत नाही पाणी नसतय ना
होय होय पाणी नाही आणि मग लागतय होय आणि त्याच्यामुळे माळवं पण किती महागलय बघितलं असता काय आमच्याकडे तर पंचवीस आणि तीस रुपये पावशर शिवाय काहीच नाहीरे होय आणि आमच्यात कसं पावशरची भाजी अ
काय म्हटलं तीस रुपयाच्या खाली
नाही आमच्या अन त्यात आमच्याच घर कस माणसं जास्त डब्या असल्यामुळे पावशरची भाजी अर्धा किलोची भाजी आम्हाला पुरत नाहीओ
म्हणजे नऊ हा म्हणजे घरात माणस आहेत ना त्याच्यामुळे पुरतच नाही नाही त्या ती महागाई अशी
नाहीतर काय मग तुमचं घरचं काय थोडंफार असेल
घरचं काय नाही सोडा घरचं थोडं एका ठिकाणी करत होतं ते आता तिथं जनावरांना शेड केलंय आणि तिथं थोडं कायं पेराव म्हटलं पाणी नाही तिथं त्याच्या मुळे ते पण नाही झालेलं विकतची स्कीम हायओ होय विकतचच माळव आता काय करायचं मग
मोठी फॅमिली असेल तस आमच्यात कसं पावशेर भाजीतलं म दोन वेळा भाजीतलं तर चालते
पाऊस नसल्यामुळे
जाऊ आमचं तर काय आम्ही नोकरीवाल्या माणसं आहे त्याच्यामुळे काय सगळंच दू दूध पर्यंत सगळंच विकत आणावं लाग
विकत होय ते आमचं कसं जनावर आहेचं असल्याच दूध काही विकत नाही सोडा पण माळव हे घ्यायलाच लागतय त्याने घरात भाताच पण असल्यामुळे तांदूळ त्यांनी काही विकत नाही सोडा घरचं थोडं असतं मग आता गेल्या वर्षीपासून उसच केलेय तिथं पाणी नी जास्त लागत त्याच्यामुळे भात आम्ही गेल्या वर्षी पंधरा हजारच भात आम्ही विकतच घेतल ल होय त्या वर्षी पण आता तेच करायला पाहिजे आणि दुसऱ्याच कराण्याला पण करणं परवडत नाही दुसऱ्याच करायला असं असतंय काय पण त्याच कने आवताच ते जे कणी बैलांचं आऊत म्हणा नाहीतर रोटर म्हणा त्यां सगळं निम्मं खत तेन ते परवडत नाई माणसं आपली भांग यला निम्मी निम्मी लागत्यात म ते कसे परवडत नाही तेच्या त्यामुळे म म्हणतत विकतच घ्यायचं हस बी राबाय लागतय आणि तस बी राबाय लाग तेच होय.
सगळाच खर्च निम्मा निम्मा होतय काय खळत पाणी काय लागल ते सगळं.
आणि खत पण मिळाणा झालय आता खत तरी किती महाग झालय बघितलासा नुं.
होय.
होय आणि काय मग मुलग्याचा तो कशामध्ये नंबर आला ओ तो? काय म्हटलं सा? हा हा. काय हा हा. काय हा हा.
त्यात नंबर आला.
नंबर आला होय बरं झालं बर झालं. आणि काय मग?
निवांत म तुम्ही आणिव आणि काय करताय घरात?
काय नाही बघा ते गोकुळच जरा ते इन्फॉर्मेशन भरतोय मी ऑनलाईन.
बर ते काय असतय?
ते म्हणजे कने असं जनावरांना म्हणजे एक ते प्रकारच आर, बी, पी पी म्हणून काम असतय आर, बी, पी, च एल, आर, पी म्हणून. ते जनावरांना त्यांचा टॅग नंबर म्हणजे जे कानातले बिल्ला नंबर असत्यात कने जस आपल्याला आ आधार कार्ड लागते सगळ्याला तसं त्यांच्या कानात बिल्ल असल्या शेवट त्यांची माहिती भरता येत नाही. म ते कने अ किती दूध देत्यात किती घालत्यात मग शेतकरी कसं जास्त दिवसात सारखं वैरनच घालत बस तोय व्हय कनि प्रमाण नसतय त्यांना दिव त्यांच्या वजन काटा जे असत ते कटा त्याला प्रतेक वैरण तपासाय लागत्या म्हणजे वजन तपासाय लागतय वजनेनुसार त्यास्नी वैरण किती ती घालायचे तेनी किती घालाय घालत्यात ते लिहून घ्यायच आपण सगळ दूध किती, फॅट किती, गाबण आहे काय हे सगळ घ्यायचं मग त्याची आपण हे करायची आणि जस आपण भरलं कने
हम्म.
राधाई कृष्णात जांबुडे. राधा कृष्णात दामबुडे कोण ओ? हॅलो. ते फोन या लागलाय ओ. कोण हाय म्हणून मत फोन चालू हाय नव्ह ह्यो नाय नाय उच चल्ला म कनि अ तेनी आपण तेनी सांग त्यात ते आधी लिहून घ्यायचं आपण तसच इन्फॉर्मेशन ती पशू धन म्हणून ऍप आहे जे गोकुळच सरकार मान्यता ऍप आहे ते. तेच्यावर त्यांच्या वजनानुस तर किती घालायच कमी होइत असलं तर जास्त घाला म्हणजे कती ढ जास्त घालायच क दद जास्त हुईत असल किती कमी घालायचं हे असं असतय म्हणजे प्रत्येक फॉर्म्युला आपण रिस्टर शुरुमध च रजिस्टर वरकानही कार्बन घेऊन लिहायचं त्यांनी एक ते शेतकऱ्याला द्याय लागतय आणि एक ते रजिस्टरमध्ये राहीत असतय. म ते शेतकऱ्यांना सांगायचं बाबा असं असं घाला कमी पडतंय का आणि मग कने महिन्याला दर महिन्याला दर महिन्याला आमची मिटिंग असत्या.
बर.
दोन तारखेला मग दाखवायचं आपण महिन्याचं काम किती जनावरांचं केलंय ते.
मग त्याच्यावर पेमेंट कसं?
पेमेंट एका ह्याला पन्नास रुपये जनावराला.
होय मग दिवसात किती होतात
दिवसाचं बजेट असं दहाच आहे दहालाच्यापेक्षा जास्त भरून चालत नाही मग दहाच असं महिने हां दहाचच लिमिट आहे दहापेक्षा वर केलं की पेमेंट लगेच कट करत्यात त्यांना कळतंय सगळं ऑनलाईन होय ना ओ
बरं
आणि मग एकशे दहा करतोय मी महिन्याला एकशे दहा एक एकशे आठ एकशे सात आपण कामाच्या शेतात पण जाय लागत घरापेक्षा तरी अ सहा सुद्धा हे होतंय
परत सहा हजार होत्यात बरं मग चांगलंय की खरं वेळ जातोय गं लैई
होय
हॅलो
हॅलो
हा
एकदाच आपण घेतोय ओ आपल्या वेळेनुसार कधी पण असं बाबा त्याच टायमिंग ला करावं असं काय नाही आणि आता कसं आमच्याकडं दुसरीकडं असं काही कामच नाही दुसरं कुठं डी मार्ट म्हणा नाहीतर बजार मध्ये काय अस तर ते टाकायला असं जायला म्हटलं तर कनी असं कपड्याचं दुकान तेन आहेत काय पण ते जायसाठी येण्या जाण्याच्या खर्च चातच निम्मा पगार जातोय असा चार किंवा पाच हजार पगार देत्यात
बर
आणि ते परवडायसारखं पण नाही ओ
हां
हा त्याच्यामुळं होय ते गावात ल्या गावात असलं की परवडतंय होय होय हे झालंय बघा या महिन्यात
हा चालतंय
हा हा तुम्ही करणारा आणि